हॅलो
हॅलो, हॅलो, बोला की अ ते हातरून मी काढायलय, तिथं हातरूनाव गळतंय का बघ, नी एका बाजूला लावून ठेव, बरं बरं वाकळा बिकळावरती वगळल हा
नाही यार कोण बोलतोय मध्ये आ
हॅलो
हॅलो
हा, बोला
कोण बोलतोय मदी?
अरे, पप्पांचा फोन आलता.
म
हॅलो
हा
होय, पप्पांचा फोन आलेला
हा
कय चाललंय ह
ह्याच्यावर वय?
हो
ये का टाय ऍपचं नाव?
कार्य ॲप
हा त्याच्यावर आलतो वय
हा आ
हॅलो, आई दोन मिनटं ह तू बोल आई तू बोलत रहा.
हा आ काय करते.
काय नाय बसलीय लावला नाष्टयाला पोहे
अम काय केलंत नाष्ट्याला
पोहे-पोहे
पोहे होय.
पोहे केलेले पोहे तू केलास नाष्टा
नाय आत्ता उठलोय.
लवकर उठला ना लवकर उठायचं जरा
लवकर उठलोय अकरा वाजलेत की
म्हणून म्हंटल लवकर उठलाय.
हम
म्हणून म्हंटल लवकर उठलायस
ता आ
घरी येतो.
हो
म घरातले कुठे गेले.
हो आजी आहे बहीण आहे भाव याक पण नाही हॅलो बोलोल फोन करते दहा मिनिटात तिता चार्जिंग नाही ना त्याच्यामुळं जाम गोंधळलेले आहे.
काय नाही
चार्जिंग नाय
चार्जिंग
हम्
हा
किती आहे माहितीय तीस टक्के चार्जिंग आहे फक्त.
किती?
तीस टक्के.
तीस टक्के का थोडे झाले होय.
पुरी चार्जिंग संपल कितक्या अस
अ का टिकत नाही का चार्जिंग
तस काय नाहीये
हम
म कुर्ता दिण पाहिजे ना त्यामुळे नाही चालु केलं संपेल थोड्यावेळात तर किती वेळ राहिलाय मधी चार्जिंग केल त सकाळी चार्जिंग केल सकाळपासून चालुय आहे पण
हा हा
हम्म
हं हं रात्री ग नाही ऑनलाईन आले मला वाटलं आता उद्या सुट्टी रातभर बोलावं काहीतरी
आणि मग त इथ फ्री नाही कचईना झाली या
हम्म
ह त्याने पप्पा आलो नाही का मोबाईल
झोपली होतीस काय
भपले लो प आणि स्क्रीन टच घऊ माझ्या घरातून जाग हो-
पाणी
आणि साडे अकरा पण जायची होती
ह गप्प
गप्प काय गप
तू ऑन दिसली नाही मला रात तुला हाय टाकली बघ किती वाजता टाकले-
मता कुठं मन काय त ना कासा य तर एका साईटची त तु काली माजी
हम्म
म काय
एका साइडचं काय
एका साईड झा मग
कस काय पाणी गेला असेल मग
आरामे आम येत हो ते चांलु आहे काय झालं
पावसात भिजला होता का
भिजला असेल मी भिजलो तर पाऊस राहील मोबाईल राहील का
पाणी गेलं असेल
ह ह मती काय झा त बहबती काही मला
कसं काय
ठीक आहे त ते झा ब तट हो काय माहिती कासळं
त्याच्याच नाही होतोय
खप नाही आहे हा
अवघड आहे
म म
काय काय कर आपलं तांदळ तांदुळ असते ना
हॅलो
तांदुळ असते ना तांदूळ
हम्म त्याच्यात टाक आणि ठेव अर्ध एक तास काय नाही होत मग
बघीतल का काकी कायतर व्हालय.
नाहीतर मग दुकानात जाऊन पाचशे, सहाशे रुपये घाल.
हम् तेच खराब आहे ते नाही झालं तर
पाचशे, सहाशे पण नाही डिस्प्ले टाका लागून तुला दुसरा म.
आता सांगती ती सहा महीने टाकून डिसप्ले
डिसप्ले
तिकले टाकून सहा महिने झाले सहा, सात महिने.
म किती किती मिनट बोलायच आसतय हेच्यावर?
दहा
दहा किती भेटणार?
अजून म तुला, तुला टास्क आलं की तुला भेटणार आता मला टास्क आहे मला भेटूदे. पाच टास्क अस मग त्यानंतर मग आणि नंतर वाढलीया की
एक टास्कला किती भेटतेत?
आणि मला आपण जेवढं बोलल ना त्यात
हा.
म्हणजे असं काहीतरी टॉपिक असा निता ताईसनी त्या दिवशी मी आणि दाजी बारा मिनट बोलो होतो. त्यातले आमचे चार मिनिट अडतीस सेकंदच झाल्याते.
हा म किती भटले?
नाही अजून पाच टास्क तरी पूर्ण होउद्यात.
पाच तास
पाच टास्क, टास्क.
टास्क होय. म्हणजे आताच तू चालू केलय का?
होय आता चालू झालय माझा तुला कॉल झाल्याशिवाय तिसरा टास्क हाय. किंवा ते दिदीला बाजूला लावलं तर
हा.
प्रियंका दिसली.
त्यांना पण दिल्याचं उघडून
रे
हम्म.
हो का.
अरे ऍप म्हणलं त्यांना पण उघडलंयस का?
तिने तिनच मला पाठवलेत.
ह, ह.
मग दिदी सोबत अ किती सात मिनिट बोललेलो त्यातलं एक वीस मिनट, वीस सेकंद धरलेत त्यांनी
हम्.
ए राघव ह हॅलो.
म
ह
काय ब हो काय बणवतय आ
एवढं खायला खाऊ दे नाष्टा ए बस इकडं कडे होळी
बोल
काय बोलू मी आता काय सुचना झालंय नाशत्याला काय करतोस मग नाशत्याला नाशत्याला काय करणार आहेस? बर बर करा तुम्ही पोहे
त्याच्यामध्ये कांदा टाक अ
हो हॅलो
पोह्यामध्येध्ये काय काय टाकता तुम्ही?
कांदा, कढीपत्ता, जिरं मोहरी टाकतात, जिरं टाकत नाहीत, मोहिरी टाकतात. मीठ, हळद, मिरच्या आणि पोहे टाकायचं आणि परतायचं. कौतंबी कौतम कौतंबीर टाकायची.
आमच्याकडे तसं नसतंय पहिले पोहे भिजिवणार
ह मग तसच पोहे हे बघ मग पहिल्यांदा पोहे घ्यायचं ते भिजवायचं त्यातन पाणी काढायचं, पोहे कोरड करत ठेवायचं मग गॅस पेटवायचा तेच्यावर कढई ठेवायची. कडईत तेल टाकायचं, मिरच्या टाकायच्या, मोहरी टाकायची मग ते भाजलं की कांदा टाकायचा मग कूट टाकायची मग त्यात पोहे टाक याचं नाही नाही थांब कढीपत्ता राहिला.
हू
कडीपत्ता टाकायचा, मग हळद टाकायची. मग ते सगळं भाजून व्यवस्थित परतवून झालं की पोहे टाकायचं
ह
म पोहे व्यवस्थित परतवायचं. मग त्यात त कोथंबीर वरून टाकायची. मग तु मग ते प्लेट मध्ये घ्यायच मग तुम्हांला अ लिंबू, अ ते शेव, खोबरं काय हवे असेल तर घ्यायचं खायचं
मीठ नाही टाकत होय तुम्ही
हम टाकायचं विसरलं रे
आं
विसरलं विसरलं ते मीठ पण टाकायला असतय. आणि काय सांगू
आणि आमच्याकड तसच करते फक्त आमच्या इकडे बटाट, टमाट, वगैरे
माहिताय मला टोमॅटो मला आवडत नाही टॉमेटो
काय टमाट नाही आवडत
नाही पोह्यात तर टॉमेटो आवडत नाही.
हा ह अ अजून एकाला ऍड करतेस का व्हॉटसअप ग्रुप मध्ये
कुणाला
हुं
तू कर कि तिकडन येतय काय बाय
मी करू का
हो आणि कोण घेतला आता
ह् बरोबर
हॅलो
हा
आणी कोणी घेतलाय आत
नाही त्याला सांगितलं असं असं ते म्हणते घेऊ का मग
हो सांग की मग घे नाही त नाही घ्यायचं अ हॅलो नाहीला
च्छा पिला का नाय
भीती दाखवली ना मग
कार्या थांब तुला लिंक देतो
बाहाड बाहाड बाहेला पला चहा पला हरघाला अंंगोळी म चहा पिलाय तला दहा वाजता
हम्म
साडेदालाअंगोळीला गेल्या
आमच्या इकडे एक वाजून